ते
हॅलो
हां बर
हॅलो येतोय का हॅलो
हा येतोय म्हणलावाज
ह
बिझी आहे काय तुम्ही आता जरा
काय करत
काय नाही हाय बसले जरा इ मे भी एक विचार आहे जो द तु मला
कशाची
अ बिर्याणीची रेसिपी पाहिजे होती मला
किती बणावणार
हम् एक किलो व्हेज नॉन व्हेज दोन्ही पैकी काहीतरी काय पण सांगा? एक किलुची करणार आहे. कार्यक्रम होता. एक घरामध्ये त्यामुळे ते करायचं.
त्यामध्ये काय म्हणजे जास्त फरक येत नाही फक्त मॅरीनेशनचं वगैरे साहित्य तेच व्हेज करायचे असेल तर त्यात भाज्या वापर करतात नॉनव्हेज करायचे अस अस तर त्यात चिकन वापरतात. एवढंच आहे. बाकी काय त्यात फरक नाही राहत. बाकी साहित्य वगैरे सगळं सेमच लागत.
वगैरे साहित्याची
हा ते अ एक किलो जर हम्म. बिर्याणी बनवणार तर, एक किलो बिर्याणी ला एक पाऊन किलो चिकन घ घलं तरी चालतो.
चालत ना?
हा.
चालेल चालेल. म सुरुवातीपासून जरा सांगितलं असतात तर मला पण व्यवस्थित समजलं अस त ना?
बिर्याणीचा तांदूळ एक किलो. चिकन पाऊन किलो, अं दही. पाव किलो बाकी गरम मसाल्याचे पॅकेट दोन. अ गरम मसाला नाही. बिर्याणी मसाला.
बरं.
हा चिकन बिर्याणी करणार तर, चिकन बिर्याणीचा तयार मसाला पॅकेट बाजारात मिळतो.
मिळतोय का
हा. छोटे पॅकेट असतात ना दहावाले वगैरे ते दोन वापरायचे हा
बाकी मॅरिनेशन साठी बाकी मसाले वापरायचेच असतात ना त्यामुळे ते दोन बास होतात.
हा.
चिकन मॅरिनेट करायला दही पाव किलो. त्याच्यामध्ये आपल्या अंदाजाने मिठ आणि भुका चटणी मिर्च पावडर आणि हे हळद मीठ मिरची, पावडर, हळद. धनी पावडर. गरम मसाला. अखी कोथिंबीर बारीक चिरलेली आणि पुदिन्याची पानं हे साहित्य व मी मेरीनेशनसाठी लागत हॅलो